हॅलो.
हॅलो.
हा नमस्कार साई.
हा नमस्कार ताई कशा आहात तुम्ही?
मस्त मजेत तुम्
मी पण मत ह. बघा ना पूर्वीच्या काळी कसं होतं आप आजी आजोबांचं जीवन आपल्या त्यांना खूप कष्ट करायला लागायची कामा याच्यामध्ये असं प द जात्यावरती दळण दळण वगैरे दळायची. चलागयची. मग त्याचं ते पीठ चाळून तयार करायचे ते पाठी चार वाजताच उठायचे. असं सगळ्यांची घरातली कुठ? कुटुंबाची जबाबदारी घ्यायची मग ती भाजी वगैरे बनवायची. किती म्हणजे असं त्यांनी खूप हे करून पूर्वी कसं गुळाच चहा वगैरे हे करायचे असं व्यवस्थित छान वाटायचं साखर हे जास्त उपलब्ध नव्हती. गोळाचे जास्त पदार्थ खाल् खाल्ले जायचे मग ते पोळ शहरामध्ये त्यांना प्रोटीन कॅलरीज प्रथिने या्या सगळ्या गोष्टी घटक भेटत गेले. आणि त्यांची हाडं मजबूत होत गेली बघा ना आपल्या आजी आजोबांची किती छान हो. म्हातारे झाले तरीपर्यंत त्यांचे हातपाय वगैरे ुखले नाही गुडघ्या. त्रास झाला नाही पूर्च्या काळी त्यां ते म्हणायची ना आम्हाला सगळं असं. मग पावडर खत वगैरे न घातलेलं असं बिना केमिकलच आमच जीव अन्न धान्य हे परत पालेभाज्या खायचो.
ह त्यांना तेव्हा पौष्टिक युक्त म्हणजे अन्न मिळत होतं ना. आता फक्त भेसळ केलेली अन्न. खातो त्याच्यामुळे बघा आपल्याला थोडं दुखायला लागलं तरी म्हणजे पटन होस. पिटन बघावं लागतो.
आप तेलामध्ये भेसळ असते बघा आता सगळ्याच याच्यात भेसळ झालेलं आहे. पहिलं कस ते शहरासाठी ते जास्त करून गूळ खारी खोबरं हे थंडीमध्ये हे. असे उष्णता देणारेच पदार्थ खायचे असे शरीराला असं. ताकद प्रतिकार शक्ती देणारे पदार्थ जास्त खायचे चांगलं.
जुना काळ म्हणजे बघा आपल्या पूर्वजांचे जीवन त्यांची संस्कृती परंपरा त्यांची जीवनशैली आत्ताच्या काळात तुलनेत म्हणजे जुना काळ खूप साधा होता. शांत निरागस म्हणजे एक काळ त्यांना इतकी मोकळी हवा होती निसर्गाची
निसर्गाची त्यांना त्यांच्या काळामध्ये बघा ना. अ एसी तरी होता का फॅन तरी होता का ते रात्रीचे उन्हाळ्यामध्ये बघा. कस छान मस्त बाज टाकायची एका झाडाखाली मस्त झोपायचे वगैरे तिथंच जेवण वगैरे करायची. आणि आत्ताच्या काळामध्ये बघा ना आत्ताच्या ह्या म्हणजे सध्याच्या काळामध्ये पहिले का फ्रीज वगैरे होते का पाणी पिण्यासाठी आता तर थंड कुठून बाहेरून आले का? थड पाणी फ्रीज मधच काढून पिता पहिले माठ मोठे मोठे माट वगैरे रांजण म्हणायचे कस त्याला
हो बरोबर आहे.
त्याच्यातलं पाणी
आणि इतकं आणि त्याच्या इतकं गोड पाणी आज कुठे म्हणजे प्यायला सुद्धा मिळत नाही बघा.
न आई न ते म्हणजे नदी नाले तलव मधला पाणी पिंचरे असं पाणी आपल्यासारखं टाकी वगैर घरी साठून ठेवत नव्हते ना पाणी. तर ते प्लास्टिकच्या सगळं ते नैसर्ग नॅचरल असं रायचं त्यांचं. पाण्या कपडे धुण्यास ह नदीवरतून ते पाणी आणायचं डोक्यावरती त्याचा स्वयंपाक घरात वापराय करायचे किती छान होत त्यांचं जीवन. पूर्वीच उलटा आताच आपल्या हल्लीचं जीवन
तेच काम होतं ना. कि पाण्यासाठी बघा आता प्रत्येकाला म्हणजे नळ आणि अ ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ते बोर बांधून घेत आहे पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी एक ठराविक ठिकाणी हापसे होते किंवा मग विहीर होती तिथून ते ओडून आणायचे डोक्यावर हंडे भरून. आणि ते पाणी प्यायला पण इतकं स्वच्छ आणि गोड होतं ना. आता नुसतं ते पाणी गढूळ बघा तुम्ही कुठेही पाणी भरा ते गडूळच दिसत.
आणि क्षार नव्हते पाण्यामध्ये पहिले. आताच्या पाण्यात बघा किती क्षारा असतात. ते पहिले पूर्वी कस बाजरी गहु असं हे हेच धान्य जास्त खाल्ले जायचे. हर हरभरा असं डाळी वगैरे ह्याच असं
पूर्वीचे लोक कसं शेती जास्त शेती ह म्हणजे मुख्य व्यवसाय होता. त्यांचा आणि लोक कष्टाळु पण खूप होते प्रामाणिक आणि प्रत्येक गोष्टीत एकमेकांना मदत करत होते सुखदुखात सहभागी होत होते एकमेकांच्या.
आणि असं समजून घेत होते छोट लहान मोठं असं द असं म्हणजे हे आपलं नाही ते नाही असं प्रत्येकाला आपलस करत होते असं. आपुलकीने आदराने एकमेकांना हे करत होते. हम्म पूर्वी बघा ना आत्या आली म्हण आपल्याला किती आनंद वाटायचा आज त्या मामाच्या घरी चाललोय असं. आता तसं राहिलंच नाही मुलांमध्ये. हम्म.
आणि पहिले कस पहिलेच्या जुन्या काळामध्ये संयुक्त कुटुंब होतं आजी आजोबा काका काकू भाऊ बहीण म्हणजे सर्व एकत्र एकाच घरात राहत होते. घर छोटं होतं पण किती आनंदाने भरलेलं होतं.
माझ्या स्वतःच मला आठवतं ना माझ्या बालपणीची सगळी माझी पाचजोबा आजी सगळं एकत्र कुटुंब पद्धत होती पूर्वी म्हणजे ते किती छान वाटायचं सगळ दिवाळीच्या वेळेस सगळं सण वगैरे असले का
सण वगैरे साजरे करणं एकत्र खूप छान मजा येत होती आणि त्याचप्रकारे बघा आपल्याला म्हणजे एकत्र कुटुंबामुळे प्रत्येकावर चांगले
संस्कार पण होत गेले आणि प्रत्येकाची असं कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे पण एक एकमेकाला चांगलं शिकवत गेले आपल्या आजीआजोबा काका काकू बहीण भाऊ आपण पण एकमेकाला सांभाळत गेलो म हे आपलंस आपण नाच ज जपली त्यावेळेची अस पूर्वी असं होत ते आपल्याला सांगायचे. किती छान होता पूर्वीचा काळ तो, मला तर खूप आवडतो असं वाटत
पूर्वी कसं मनोरंजनात कोणतीही साधना नव्हती बघा वेगवेगळी आता कसं मोबाईल टीव्ही. इंटरनेट म्हणजे असे अनेक प्रकार आले आहेत पण मग क ती मजा नाहीये यात.
एकच टीव्ही होती ते पण दूरदर्शन चॅनल असायचं एक गावामध्ये आणि त्याच्यामध्ये बघा ना. तसं रामाय वगैरे महाभारत शक्तिमान. अशी दामिनी एक मालिका प्रसिद्ध होती एवढ्या बघायला जायची लोकं बघा किती छान वाटायचं तेव्हा एकत्र बसून असं
एकत्र बसून मज्जा वेगळी होती हो, तेव्हा थोडी होते तेव्हा प्रोजेक्ट ठरविक ठिकाणी टीव्ही होते, रेडिओ होते. लोक जास्त करून मैदानी खेळ खेळत होते तेव्हा कथा, कीर्तन हम्म.
देवधरम जास्त करत होते प पंढरपूरच हे ते.
तेच ना मग पूर्वीच्या काळी अशे मनोरंजनासाठी काही नव्हतं तर बघा अ प्रत्येक मंदिरात संध्याकाळी कथा व्हायची कीर्तन भजन, कीर्तन होत एकामेकांशी प्रत्यक्ष संवाद चालत होता.
हम्म.
जी मोबाईल, इंटरनेट मुळे नाते तुटत चालले आहे.
आणि सगळ्यांचं जी जन जीवन विस्कळीत होत चाललंय आता प्रत्येक जर प्रत्येकाचं बघतो असं. एक आपलं बघ एक आता उदाहरणच घ्या हे च्यामध्ये आणि पूर्वीच्या कोणी कोणाशी पटकन बोलत नाही पाहुणे जरी गेलं प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये ब बघत बसलेला असतो.
बरोबर हो.
हम्म पूर्वी कस आ एखादा जरी पाहून आलं तरी किती आदार ने आपली फुलकिरी त्याच स्वा आनंददायी स्वागत केलं जाई
बरोबर हो.
हम्म आ
आणि पाहुणे आले की आनंद होत होता ना की ते आपल्याला म्हणजे ते अन, खाऊ आणायचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा.
आणि म तो आपण खायचा म आपल्या आजी आजोबा देणार तो आपल्याला. म त्याच्यातच किती आनंद वाटायचा छान.
तेव्हा ते पाहुणे आपल्याला म्हणजे आपल्या हातात पाच रुपये तरी देऊन जात होते ना. का आनंद होत होता.
हम. पाच रुपये सुद्धा म्हणजे म्हणजे आत्ताच्यात पाच रुपये म्हणजे त्याव्हाच्या काळामध्ये म्हणजे आताचे पन्नास त्या पन्नास रुपये वाटायचे. आत्ताचे मुल
खूप काही येत होत त्या पाच रुपयात.
हा, एक रुपयामध्ये सुद्धा म्हणजे त्यात ते बोलत ना पाच रुपये आहेत म्हणजे आजी बोलली ना पूर्वी सकाळी माझा, मी हे घेतलेलं आहे. सोन्याची मुरणी घेतलेली माझी स्वतःची.
आणि बघा ना आता तुम्ही मुरणी म्हटल्या सोन्याची तर तेव्हाच्या काळातल सो सोनन आताच्या काळातलं सोनं किती मोठा फरक आहे.
सोनं ते पण फरक आहे बघा आणि पूर्वीच्या काळी पिवर सोनं असायचं‌. आताच्या सोनमध्ये सगळं भेस केलेलं आहे तांब, सिल्वर, हे. तसं गुरुवीचं डायरेक्ट असं,, त्यांच्या सोन्यात आनी आपल्या सोन्यात बघा किती फरक एऽ
हो,, ते आत्ताच लगच पिवळ, पिवळं दिसत.
ह,, आपल्यात असं वाईट असपेट,, हं,,
पूर्वीच्या काळी बघा सोन इतकं स्वस्त होत,, कि लोकं म्हणजे शंभर, शंभर दीडशे रुपयेत ईतकंऽ किलो, किलो भर णे सोन म्हणजे,, घेऊन ठेवत होते.
तेवा त्यांच्याकडे चलन उपलब्ध नव्हता ना,, सोनं स्वस्त होत तरऽ
हो, पण मग तरी सुद्धा भरपूर उ ठारावेऽ ठिकाणी,, म्हणजे प्रत्येक जण किलो, किलो नेसोन घेत होते. आणि आता जर किलो, किलो ने सोनं घ्यायचं म्हटलं,, तर अटॅक येऊनच पडतील लोकंऽ
कोटी रुपये खरचले तरी येणार नै,,
नाही नाही म
हम्म म्हणजे असा पूर्वीच ना आताच्याच्यामध्ये खूप बदल होत गेलेला ब
हा. जाऊ द्या सोन्याची गोष्ट ठीक आहे,, सोनं का प्रत्येकाला घेणं शक्य नाही,, पण एक खरा वऽ उदाहरण सांगते, तुम्ही, तेव्हा आपण जेव्हा लहान होतो बघा,, तेव्हा भाजीऽ म्हणजे शंभर रुपयात दोन पिशव्या एत होत्या. तुम्हाला आठवत असेल, आता शंभर रुपयात चार भाज्याऽ चार भाज्या सुद्धा येत नाही.
ह,, आपण पन्नास रुपयामध्ये किती फिरून यायचो पहिले,, आणि आता येऊ का?
हो,, आता नाही. आता पन्नास रुपये कुठच नाही,, आता पाचशे रुपये सुद्धा पुरत नाही तर पन्नास कस काय?
एक कासाला सुद्धा पाचशे रुपये पुरती नाही,,
हा, दीड दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा ते पन्नास रुपयाची नोट दिली तर फेकून देतात आपल्या आंगावर?
हम्म म्हजे तेव्हा पन्नास रुपये सुद्धा, त्यांना पाचशे सारखी नोट वाटायची.
खूप, होऽ
ह, म्हणजे कऽ
आणि तेव्हा पैसे जपण्याचा,, म्हणजे खूप, एक चांगली सवय होती आपल्याला,, बचतऽ
हं,, आणि मला आठवतं ना माझ्या आऽ आई वडिलांच्या घरी तिथे,, आईच्या माहेरीऽ चांदीचे पैसे होते तेव्हाच्या काळामध्ये,,, एक रुपया, पाच रुपये हे तर मलाऽ होतं, मी स्वतः बघितलेलंय, आताच मुलांना तसं बघतय काऽ
पैसे, पंचवीस पैसे सुद्धा बघितलेले आहे.
हां,, आणि मी पूर्वीच्या काळाचे ते पैसे वगैरे सगळे सांभाळून ठेवलेलेऽ ती माझ्या मुला दाखव,, पंचवीस,, पैसे,, पन्नास पैसे,, एक पैसा,, दहा पैसे,, सगळे पैसे,, किती छान होता तो पूर्वीचा काऽ
हां,, तेच सांगल्याच तात्पर्य एकच शेवटी जुनाऽ काळ म्हणजे आपल्यासारखी प्रेरणादायी होता बघा.
आणि जुनं ते तेव म्हणता ना पुर्वी, जुन ते सोनं असतऽ
हम्,
हम्म, तश बोलत, हा धन्यवाद ताई.